लग्णार मला वाटलेलं लाग्णार.
मग कशी लागत नव्हत रोखोच लागत नव्हता.
बर. तर बोलणं चालू ह टॉपिक आहे का. होय माझा बस तू आहे ना.
ते.
माज तु का.
हॅलो हलो हलो हलो हलो.
अ का आवाज.
क्लियर क्लियर.
मला मला पण क्लिअर येतेय तुझा आवाज.
क्लिअर होती मग अ काय स्पीकरवर ला टाकायहि
पिकरवर नाही टाकाय ते दिवस प्रॉब्लेम आहे कुठलं काय बटन नाही ना रे याला.
पकरोठा खायला पाहिज होतो.
ृष वृषाला पण घ्यायला लावलं.
आर तो पिक्चर आहे की नाही.
हम्म.
तेव्हा प्ले करना नव्हता झाला रिलीज.
मी काय थेट थेटरला बघितलाय पिक्चर तेव्हा तो.
नाहीच की पण मी शुब्याला म्हणलं र म्हणजे आपण बघाय जायला पाहिजे होता म्हणजे चांगला आहे तवा माहितच नव्हतो म्हणला तेव्हा म्हणला होता पण आपल्या इकडे लागला नव्हता हे जाग बॅटमॅन झालेला तिसरी म्हणजे माझा अजून अर्धा राहिला आहे. हा आता इथ नाही म्हणल्यावर ती मला कळळे रेल वगरचा बस्टेनड मरतो ती ती मी कळले.
नाही नाही विलेन कोण आहे ती कळेलं ग.
अ. ती हेन मारलेला असते ते बदला घेते त ना त्याचा ही सगळी? त्याला पकडून घेते प कुणी मारलेला असतय कळत नाही. पुणे. अ ते मला वाटतंय ते हे ना त कुत्रे असतील ते बध्याचेे तेव्हा असल.
सगळ्यासनी तसंच वाटतं पण तो नसतोय.
आता सांगू नको मग हो का दोन कुत्री नसते का त्याचीे गाडीत चांगल असतय काय? चांगला असते काय ते? नाही चांगला नसते ते. कोणालाच कळत नाही कोण असतय ते. मग शेवटच्या पाच दहा मिनिटात कळत. मग बघाय पाहिजे तसले पिक्चर आवडते की जे आपण प्रेडिक्ट करू शकत. हा हा हा. भावा तुला आर लॅपटॉप म्हणजे असा खोलून बसलून थोड डायेक्टओ ओ एल चीच पोस्ट आली रे इंस्टाग्राम त्यान पोस्ट कसली टाकल्या माहित आहे का मस्ती हारशल पाटील त्या काळात एडिट करत नव्हता का. म्हणजी नकली बुलेट घ्यायता ना बुलेटच्या पुढ्या बसल्याला असायचा, टेकून.
लागला, लागला, लागला, लागला, लागला. आता माझं तीन कॉल झालं रं. तुझं हेव झालं का नाही, तीन कॉल झालं.
पण ते तिन्ही काऊंट धरत नाही, एकात झिरो सेकंद होता ना!
एकात झिरो सेकंड, अजून दोन करू?
होय, आईचा करतो. मला कर मग. मी त्या फोनवर करतो मग, माझं पण होवू दे मग ते कंप्लीट. चालतंय की, फोन आत घेऊन बस आत्ताच.
आत्ताच नाही, थोड्या वेळानं घेऊन बसतो की.
मग ते कॉल कधी करू? भावा आत्ता ऑफीस सुटलंय, हं कळलं मला. नुसता आवाज आल्यावर, परत कर की. चालतंय की, अरे ह्यो भेटाय आला आहे का काय? म्हणजे मी आधी करतो पूर्ण.
तु का, ज-झोपणार आहे का लगेच?
थोडे्या वेळानंच बसणार. ह्यो-ह्यो गडी उठला कि, तो झोपला आहे. झोपलाय त्यो.
मग दोघातलं एकच कोण तर झोपतो होय.
नाही झोपतो दोघं पण पण आता त्यो झोपलाय कितीला पाच वाजता झोपला आहे. थोड्या वेळानं उठल आता.
असं कसं टायमिंग जे पाचला झोपून कवा बी उठतंय.
तसंच हाय टायमिंग. आरं नाही म्हणजे ते वाय-फाय लावणारा सकाळी येणार होता. ह्यो रात्री जागलेला परत त्यो उठाय लेट होईल म्हणून ह्यो जोपलाच नाही. परत मग आता झोपलाय पाच वाजता. आता आहे हे, झोपलायच अजून.
असलं लेका कोण कार्यकर्ता नाही बघितला मी अजून.
नाही आला. बॅटमॅनचा त्यो टीजर बघितलास का. टीजर नाही अजून, त्याची कॅमेरा टेस्ट आहे म्हणजे नुसतं बॅटमॅनचं तोंड दाखवलंय.
भावा तुला पिक्चर सांगू का. बॅकरूम, बॅकरूम पिक्चर बघ.
माझे शेल्फ, इफेक्टिव्ह पूर्ण होऊ दे गं.
बॅक-बॅकरूम पिक्चर बघ.
कुणाचा आहे.
आयला कोण आहे बॅक रूम मध्ये. हम्म् पण हॉरर पिक्चर आहे.
हा, मग लागला. हॉरर मी ला अगं लई दिवस झालं शोधत होतो पण बॅटमॅन सोडून कुठला घावला नव्हता.
मेकरूम.
बती वक्त बघत होतो दोन-चार वेळा कुठला? बॅटमॅन. हो, त्यो हॉररच वाटतो त्यांना म्हणजे त्यांनी डे शूट घेतलाच नाही कुठला एक फक्त डे शूट अ आहे, नाही तर सगळा पिक्चर नाईटमूळं नाईट मध्येच आहे तो.
ओळखीचं कोणच नाही रे ह्याच्यात.
कशात.
बॅकरूम्स मध्ये.
आरं एकतीसला, मग आपल्या इथं तीसला तीस ला होणार आहे. रिलीज.
कुठला.
पॅट्रोलमॅन ब्रॅडनीवे.
अरे ब्ल्यू चा स्ट्रीप म्हणून एक पिक्च वार आहेरर पिक्चर आहे.
आता बॅक रून बघतो की.
तो बली डिस्ट्रिकट तो इतिहासात आहे सोड इतिहासात आहे तो.
मराठीतला मराठीत का येत नाही. वकम वक आ सरांन कुठला सांगितला र वाळवे आणि कुठला आणखी देऊळ. तर तर लॅपटॉपवर कुठली साईट आहे र बघायला चांगली. फ्री मध्ये. माहित आहे का काय.
नाही लागा.
हो एक मधी ब्रेक घेत जाऊ नकोस. कोण मी. का तुला टॉक्सिक बघ कायचय हाय.
टॉक्सिकका आहे.
का. फार पिक्चर नाही ह जगत ह्याचा तो रॉकी बायचा.
ह त्याच्यावर ला मे मेम कसलं आहेथे.
तस क. सता ट्रट त नले ग नाही. आरतीी मेंबन. त्यामुळेग जना पि्चरकीी शूट. शटिंग डलीट हो गय दोस्तो दुबाराची शूटिंग हो.
माय नाही.
ह
अर पण कसलं काय बी दाखवलंच्या एवढं अससं काय नाही पण.
हर पण त पिक्चरात बघकी म त्या गाणं तेच रिलीज केले ती गाणं पूर्ण बकी. कायदु सुरण ना ऐेतते आत.
होय का सुरक्षाच नाही आहे.
का नाहीस ती गान तर कसलं गान वाटतली. रुबाही. तर बा ही ती सोडून मी दस दुसरं काय ऐकलंच नाही मी ती सोडून. मी ऐकलं मला मी मागतो..
मी आवाज कमी करून जा ना बघितलं.
कर नलग. घर.
त प. आराम नक्की काय आहे बघयचं तम्हाला तेत. मीम काय तथ बायल तोय.
ह ह. रा आला व्यायलाय कटतं मला ती बी माहित नाही ना आला.
कुठं तरी गेला नाो सैनची गाडीऊन.
वाडी. कुर गनड आ. अे एयस. नितीन गडकरीन सांगितलं तशी गाडी होई. उचल त दा काय फट हा हा. अस ख तगत. सच्याला मी फॉलो पण नाही मला पौष्टिक अशी दिसते याची लागत कुडवंडवून माग कढवाई बलय फल उून दिसते आहे अथर्वचीरत्या खवळी आणि त्यान कायपेशन काय टाकलाय माहिित आहे का
हम्
त्याला टाकायचं तर आण्णा त्यान टाकले आण
डबल येयणे
मराठीत अला काना अ आणि बाणाचं न आणि त्याला बी काना सत्त बाबा दहा दहा मिनिट झाली दहा दहा मिनटं बीसेेडर जाािवर कट करुरतव बोलतर मी करतो की कठी हो मी केल्याला कॉलयक्त तू केला सनाय मीेलेला हां हां ल आता आता दोन होते अजून
मग तू कर मला दोन
नाय माझा एक राहिलाय तुला करायचा
मग एक करत्यो थांब दोन मिनिट करतो कट